हॅलो.
हॅलो नमस्कार सखी
नमस्कार कशा आहात.
खूप छान तुम्ही कशया आहात म्हणजे मजेत आहे.
मी पण मजेतच आहे पाऊस काय म्हणतोय तुमच्याकडे.
अं झालाय जरा दोन दिवस झालेय थोडी थोडी सुरुवात. म्हणजे आज सकाळी असं वाटलं होत. पावसाकडे बघुन की जसा श्रावण महिना चालू झालाय अशी रिप रिप चालू झाली जरा.
हा आणि नंतर काय आहे की नाही कंटिन्यू.
अं आता सध्या चालूच आहे जरा वातावरण तसच आहे मग आता बघूया.
हम्म हम् आमच्याकडे तर थोडस- सकाळी थोडीशी आणि आता वातावरण तर ढगाळ आहे पण पाऊस तर म्हणजे- थेम नाही आहे. त्यामुळे गरम तर खूप होतय.
हो का इकडे आहे बरं का आणि पाऊस- पावसाकडे बघून निसर्ग आणि ना एक सांगू का- अ पाऊस चालू होता आणि मी बसलेली होती आणि मला जर वाचनाची आवड - फार खूप नाही- तसे आहे आवड त्यातल्या त्यात मला ना अस- संतांचे विचार किंवा संतांचं जीवनचरित्र- ह्या गोष्टी अ- वाचायची किंवा त्यांच्या त्या विचारां म्हणजे त्यांच्या त्या विचार घेण्याची म्हणजे ती आवड- म्हणजे संतांचे जे पुस्तकं असतील थोडक्यात भागवत कथा असेल. किंवा असं काही- हा ज्ञानेश्वरी असल असेल.
हा.
अ ते त्या गोष्टी मला आवडता वाचायला ऐकायला.
बरोबर.
अस- आणि संतांच्या जर अ संतांचे जर विचार म्हटले तर ते मला खूप आवड. संतांच्या विचारांमध्ये मला ना नम्रता म्हणजे त्यांच्या विचारांमध्ये मला ना विकार- नहीं दिसत बर का जे आजकाल आपण म्हणजे- सगळ्यात असा प्रचलित शब्द इगो- इगो हा इगो हा हा इगो हा शब्द आत- तरुण पिढीमध्ये इगो तर फार आहे माझ्या इगोला धक्का लागला.
हा.
नवरा नवरा बायकोन मध्ये इगो हा शब्द फार येतो तर मला खरंच अशा. ज्यांना युगो अ युगो काय असतो आणि युगो कुठे जपायचा कसा जपावा- जर त्यांना वाटत असे ना खरंच त्यांनी संतांचे विचार आत्मसात करावे. आणि उगाच नाही महाराष्ट्र. त्याला संतांची भूमी म्हंटले संतांनी समाजाला भक्ती समानता मानवता- प्रेम सदाचार ह्या याचा मार्ग इतका सुंदर दाखवलाय- संतांनी अंधर श्रद्धा आणि जातीभेद आणि अन्यायाविरुद्ध- अ ते त्या काळात इतका सुंदर त्यांनी आवाज उठवलेलाय म्हणजे त्यांच्या त्या विचारामधून. अस-
बरोबर अगदी बरोबर बोललात तई. म्हणजे त्यांच्या विचारानी आपण- खरं म्हणलं तर म्हणजे ह शिकायसारखं खूप आहे एकेका शब्दावरती- म्हणजे आयुष्य जाऊ शकत असेच ज्ञानेश्वरांच्या ओवीतले शब्द आहेत.
बघा ना म्हणजे संत हे लोककल्याणासा- त्यांनी आपलं जीवन अर्पण केलं संतांनी जे स्वतः चांगले - जीवन जगतात आणि इतरांना चांगल्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतात- त्यांना संत म्हणतात म्हणजे- यांना म्हणजे अशी संत आहे ज्यांनी त्यांचं जीवन हे लोक कल्याणासाठी अर्पण केलंय बघा आज आपण अ दुसऱ्याला मदत करताना दहा वेळेस विचार कर तो. त्यांनी आपलं जीवन समर्पित
आपल्यासाठी आपण तेच ना आप आपल्याला त्याचं म्हणजे काय कुठे आहे का काय वाटतंय का. कोणामध्ये तेथोडी म्हणजे आहे असं त्यांनी घेत.
संत ज्ञानेश्व रांनी सात सातश वर्षांपूर्वीच संदेश देऊन ठवलेला आहे. कि सर्वांशी तुम प्रेमाने वागा ज्ञान मिळवा मानवतेची सेवा करा आणि इश करा सर्वत्र आहे आपण फक्त मंदिरात जाऊन ईश्वर बघतो आणि मंदिरातही जातो ना त्यावेळेला डोळेच बंद करतो, मानव हे विसरूनच गेलाय की अरे ईश्वर आपल्यामध्येच हे. म त्या संत तुकारा महाराजानी किती छान सांगितले बघा ना, तुझ आहे तुझ पाशी परी तू जागा चुकलाशी.
बरोबर.
बरोबर आहे की नाही म्हणजे अरे तुझ तुझ्याजवळच आहे तू चांगलं कर्म करते फिरून तुझ्या जवळच येणार आहे, पण माणूस ते विसरला ओ. प्रगतीमध्ये आणि आता तर खरं सांगायचं ना ह्या मोबाईलने तर इतकं म्हणजे कुठलीच मर्यादाच ठेवलेली नाही असं
नाही ते ते म्हणा वाटतय ते म्हणणं तुमचं बरोबर आहे. पण त्याची मर्यादा आपल्या हातात आहे ना ताई. म्हणजे आपण किती वापरावा कशासाठी वापरावा आणि का वापरावा ह्याच उत्तर आपल्याकडेच आहे. किती चांगल्या गोष्टी पण नाही त्याच्यात आणि वाईट गोष्टी पण आहेत ना.
हा पण कस ओ माण साच मन आहे ना चांगला विचार आपलं मनच इतक शत्रू अस तर ना की तो चांगला विचार आहे ना घेत नाही वाईट विचाराक इतका पटकन जातो ना हा.
मग तेच तर सांभाळायचं असतं ना आपल्याला.
हम्म.
आणि मनावरती त्याच्या हे संतांचे विचार किंवा त्यांच्या सानध्यात आपण गेलो कि आपलं आपलं मन शांत तेच्यानेच होत ना. आणि आपल्याला चांगलं वाईट ह्या दोन्ही गोष्टींचा म्हणजे अभ्यास कळतो. की विषय कळतो की काय चांगला आहे, याच्यात काय वाईट आहे.
मला हो मला माऊलींचा पसाय दान जरा मी विषय थोडा वेगळीकडे घेऊन जाते मला माऊ. लींचा माउलींचा पसायदान ते ते खूप आवडतं. माउलींनी जो ज्ञानेश्वरी ज्ञाने- श्वसारखा ग्रंथच नाही हो म्हणजे ज्ञानेश्वरत काय नाहीये ज्ञानेश्वरी मध्ये
आत्ताच्या पिढीच ह सगळं आहे फक्त आपल्याला समजायला
हो हो ज्ञानेश्वरी मध्ये खरंच जर ज्ञानेश्वरी एकाग्र चित्तेने जर तुम्ही वाचली ना तर ते ज्ञान सांगत त्या ज्ञानातन खरोखर आपल्याला आत्मबोधाची अ ही प्रचि ती येते आपण आहोत आणि हे जे आपण ग हे माझ माझ मागे म्हण मागे आपण जे पळतो ना तर खरंच माणूस जर कुठे थांबेल किंवा त्याच्यामध्ये समाधाची वृत्ती जर येईल, तर ती केवळ संतांच्या विचारांनी अगदी ठांमत आहे माझं याच्यावर.
हा ना नाही मी अगदी म्हणजे सत्यता किती आहे ना किती स त्यता आहे माणसनी तर म्हणजे साध आणि सत्य धरून वागल्या ना. तर आयुष्य खूप सुंदर आहे ओ, आणि हे साधेपणाने त्यांनी सांगितलंय. आणि अतिशय चांगली चांगली उदाहरण देऊन सांगितलय. पण माणूस आता ह म्हणजे ह्या डिजेल म्हणजे डिजिटल युगामध्ये इतका भरकटलाय म्हणजे कधी कधी असं वाटत की काय होणाराय पुढच्या पिढीच माहीत नाही.
संतांचे जे विचार आहे ना ते केवळ धर्मापुरते मर्यादित नाहीेए ते माणसाला माणूस म्हणजे त्यांचे विचारही हे धर्मापुरते मर्या
धर्मपुरत नाहीच आहेत माणसांनी फक्त कसं जगावं किंवा कसं म्हणजे राहावं आयुष्यात
माणसाला माणूस बनवणारे, हा माणसाला माणूस बनवणारे विचार हे त्यांच्या त्या संतांच्या विचारातये प्रेम, दया, सेवा, समता मानवता हेच खरे संतांचे तत्त्वज्ञानये.
अगदी बरोबर बोल्लात ताई, खरंच. संतांनी आपल्यासाठी खूप म्हणजे ज्ञानाच भांडार आपल्यासमोर ठेवलंय. आपण काय किती घ्यायचं आणि म्हणजे कसं राहायचं
अ घेता आलं पाहिजे संतांनी सगळं या समाजामधनंच गोळा केलंय जसं की सा धं उदाहरण द्यायच ना तर माउलींनी पण सांगितलेलं आहे बरं का उदाहरण ज्ञानेश्वरी म धल उदाहरण ते, की गोचीड असत ना गाई मत गोचिड. गोचिड हा एक आता गावाकडलं तुम्ही आहे का नाही म हा गोचिड हम् गोचिड आहे ना हा गाईच्या कासाला लटकलेला असतो बरं का! हा तो काय करतो माहिती का तो रक्त पितो. गोचीड गायच्या कासेला लटकून तो रक्त पितो, पण तो इतका त्या अ म्हणजे त्या रक्तामध्ये हे झालेला असतो ना की त्याला हे कळतच नाही की त्याच्या पुढे जाऊन त्याला अमृत मिळणार आहे, दुधाची उपमा त्यांनी अमृत ला दिलेली आहे, हा म्हणजे आपण जे म्हणतो ना संसार, माझं हे डिजिटल युग मला मान्य आहे बघा जीवन जगण्या
हा नाही प्रगत- प्रगती केव्हाही छानंच पण ती स कर्माने नी सकारम सकारात्मने गेले
हा-हा-हा-हम. हा पण मग माणूस इ तका म्हणजे त्या गोचिडी सारखा ना सगळ्या वरच्या वरच्या म काय वरच्या अंगाशी भुललासी, म्हणून असं काहीतरी आहे बघा ते अशा गोष्टींना लागलेलं आहे त्यांना खरंच जे आहे ना समाधान आपण जे म्हणतो ना आता जे
आत्मिक समाधानासाठी माणूस अ म्हणजे आता हे करत नाही आहे वरच्या वरच्या सु
सुकासाठी धडपडतोय म्हणजे बघा ना आता साधी खुप कमी वयातील मुलं मुली किंवा नवीन लग्न झालेले जरा त्रास झा ला की कुठं टोकाचं पाऊल उचलता, पुढं आत्महत्येच पाऊल उचलता, का माहिती का? का माहिती आहे का? विचार नसल्यामुळे त्यांच्या जवळ ज्या वेळेला हे विचार येतील, ज्या वेळेला समाधानाची वृत्ती येईल, आणि खरं त्यांना समाधान, समाधान हा शब्द फक्त बोलण्यापुरता नाहीस समाधान काय आहे हे जर बघायचं असेल तर त्यांनी खरंच माऊलींची जीवनामध्ये एक एक तरी ओवी अनुभवावी.
हा ज्ञानेश अ त्यांच्या ओव्या आहेत. एक एक ओवी अनुभवावी आयुष्यात एकही ओवी जरी आपल्याला आत्मसात करता आली ना तरी आपल्या आयुष्याच सोनं होईल इतक्या छान विष म्हणजे त्यांच्या विचार आहेत. च्यांनी हूं आपण त्यांच्यापर्यंत पोचणचं मो म्हणजे हा संतांचे. खूप छान आहे सगळ्याचं संतांचे वी विचार.
हो संताचे आणि बघा ना अ स्त्रियांनी सुद्धा. छान संत जनाबाई झाल्या, संत अ ह्या झाल्या आपल्या त्यांचं नाव नाही मला आठवत हे पंढरपूर कडच्याच अ अ बघा त्या वेशाचे
हॅलो!
बघा त्या वेळेला